हम्म बोला, की काय चालय म?
कहीच नाही बस आराम चालूये.
क
अह
ऊन लय आज.
आज ऊन लय. आणि ऊनाचा बाकऱ्या बांधून टाकेल राहत्या, बस आराम चालतो उन्हाचा.
हम्म, ऊन लय ना.
हा.
नाही आणल्यात जराशक चारून बांधून टाकलाय आता. हम्म, गौतम
उन्हाळा असला की ते घासाला साड्या लावायच्या, साड्या आणून ठेवली पण कुठं लाव नवय निघून असं उन्हाच जिवारर येत. शिराळाच भाकऱ्या व्हायच्या, कुठं जाऊ मग?
तेच ना. ह ल घाट याचे खालीत, कुठे यस ना हो राहिल अस गडी ती एक काम करुन जाती, तिचा
हरबर टाकले का पाण्यात?
हरबर नाही आ तुरीला
हो का?
संद्याकाळी तर किना तर हरबरी गरम पाणी करून झाली पाणी कायचं गरम होत टाकीत लय थंडागार
पाणी नि गरम होणार इथ असं दुर् कटेल वातावरण ना कडक ऊन लागत त्याला, कडक ऊन असलं का मग बरोबर पाणी
काय म्हणाते मग
नाही नाही, काय नाही होणार?
मिरी पाडून घेते आता संध्याकाळी शेगडीवर गरम पाणी करून
ते हारभरेच गुणी नसेल टाकायचं मी पोत्यात टाकायच असतय
हरभरे का आता लगेच भिजायला टाकून देते.
खराब होतील नाहीतर
नाही तर डाळ भिजवायला टाकायची ना,
हा का जमल भिजत टाल्यावर
ह तुरी उपसून घेते आणि हरभरे टाकून येते आणि भुगुण्यात ते
हा चालतय.
उद्या दोन्ही वाळांच
होव
सांगू शकत नाही.
तिचं नाव काय म्हणलं गं ते हिचं
ज्योती आहे विही तिचं नाव मग काय माहित आता त्याच्यावर काय पण ज्योती तीच नाव
हो का तेजल ला विचारना लागतं आपण तेज लाच फोन करून विचारता, कारण मी ना किशोर भाऊच्या बायकोला फोन केलता, पण तिला काही टाईम नाही ये आण मयुरीला फोन केलता पण मयुरीच बोल, मी एक कॉल केला मयुरी केला पण तो भी कट होऊन गेला कॉलच नाही लागत. नाही नाही वनिताबाईला भी नाही आपल्या ग्रुप मधलेच पाहा तुम्ही कारण मी करून पहिले ना, पाच कॉल असेच मिळले ग्रुपमध्ये जे आहे का? त्यांना त्यांनाच त्यांचे त्याचे जातात ग्रुपमध्ये ये ती ग्रुप ॲडमिन ती ग्रुप मध्ये होती त तुमच्या दोघी सोबतच समजा मग बोलणं झालं. बाकि तीचे पाच कॉलमध्ये बोलनच नाही झाले.
मधलं तेवढ्या लचिक मणा ये असं का ते विचारत असतना,
नाही हाय सगळ्याला ये हिलाबी येले ना ते मयुरीलाबी येले असं,
हो का?
प मग तरी बी तिचा नाही हू राहिला ना मी तिला बी फोन करून पाहिला होता.
हम्म,
असं बोलण हे झालं, दोन मिनिटं दोन तीन सेकंड. कमी काॅल चाला का? बंद होऊन जातो मग ते आपोआप कट होऊन जातो काॅल
मग त्याचा काय फायदा नसेल होतं.
काय फाद्याचं काही सांगता नाही येत आता जेव्हा पैसे येतील तेव्हा कळन आता फायदा का झाला का तोटा झाला. त्याच्यामुळे मी ध्यानातच ठेवेल ते पाच कॉल.
हम
आता ये ग्रुप मधल्यालाच करीन आता मी चार पाच जणीला फोन केले.
का रुपाली म्हणी गेले.
अं नाही तिला नाही येल तिला दुसराच येई ले ती म्हणे मला कॉलच नाही येल म्हणे मला दुसरं टास्क येई ले तेच करन आहे म्हणे.
हम्म
आणि मयुरी ला येइले तर मयुरी म्हणे मी अजून करूनच नाही पाहिलं मला करण ये म्हणलं तू याच्या लोक गेली की म्हणला हा ती मग म्हणे म अपडेट ते केलं म म्हणलं मग माझा कॉल उचल तिनं उचलला पण मग ते झालंच नाही ते आवाज जात नाही तिथपर्यंत आपल्या मग कट होवून जातो फोन.
रेंज गिज नसन तिच्या घरात नाही तर
नाही रेंज बी होती फोन बी उचलला गेलता पण ताबडतोब कट होवून जातोच तेजल ला बी दोन तीन दा केला मी फोन. दोनदा केला तेजलला तेजेलचा बी तर तेच होऊन राहील कटून जातो फोन आणि त्या जी आपल्याला एडमिन आहे का तिच्या सासूला बी केलता मी दोनदा तर ती ते बी कटतच होत होता आणि ती म्हणे माझ्या जवळ अजून एक नंबर आहे म्हणे त्याच्यावर करून पहा त्याच्यावर बी केला तो बी कटच होत होता. मग ती म्हणे मी तेजलला सांगते म्हणे तुमचे फोन उचलाचे आता तुम्हाला बाकी तिचा नाही ओळखिचा पण तिला सांगते म्हटलं तिला सांगून काही फायदा नाही.
हम्म
त उचल होईलाच नाइ ना फोन त्याच्यावर थोडी फार अशी आपण बोलतो असं साधारण बोलून रेकॉर्डिंग तरी झाली पाहिजे ना.
हम्म
पण ते होईनाच नाही मग त्याच्यामुळे इकडं
हम्म
ती म्हणत होते आम्ही आमच्या जे त्यांच्या सोबत बोललो म्हणे ती म्हणत होती माझं पूर्ण झालं म्हणे. तरी काय बी
हाव का ती म्हणाव तु हे कर तिच एक तो एक आणखी एक दे म्हण कोणतरी मग होऊन जाईन
हा देईन ना ते अस ग्रुप मधलाच नंबर काढा आपण आपल्याच यांना नंबर काढा ग्रुपमधलाच
ह मग ओळखीची एखादी असेल तिथच पण लागेल मग नाव घेऊ
हा नं
त मग ता समजल ते
हम ग्रुप मध्ये गेला का मग एखादी ओळखीचे असली का तीच काढणं लागल मला बी एक लागत अजून आता एक शोधनास लागल त्या ग्रुप मध्ये
व्हतय त्यात म्हणा ना बरेच बाय आपण
जणी आहे ना वीस एकवीस जणी होत्या चार पण सोनूच्या चार ना करू तिला टास्क येल नाही ना.
नाही ना माझ माझ आता डिलेट होऊन जाईली. ते पहिले ते नाव होते खूप वरती ते डीलेट वईल. मला अजून म्हणती नाव ते ऍड कॉन्टॅक्ट मध्ये आहे का?
हां.
त्यात न्यू कॉन्टॅक्ट येऊ राहिलं ऍड कॉन्टॅक्ट मध्ये.
न्यू कॉन्टॅक्ट येऊन राहिला? ते सगळं तुमच ते अ नवीन मी याच्यामध्ये तुमचं ऍड करून देते नाव. तिला ऍड कराया सांगते ते ग्रुप ऍडमिनचा नंबर देते मी तुम्हाला मग तिला सांगा तुम्ही मला ग्रुपला ॲड करा अस अस व्हायले म्हण माझा फोनच. नंबर पाठवते मी तुम्हाला.
आं
ठेवू का आता?
हाव.